ह बोल हम्म झालं काय त्यांचं जेवन मार खाऊन आता झोपाव म्हण त्यांना
बसलं मोबाईल बघ अजून
अ अली म्हणजे अलीिकल पलीकड तुमचं घर आहे काय बाजूबाजूला आहे का
हा नाही आ जॉईंट टायगर म्हणजे म म्हणजे पूर्ण मोठर मग आम्हीराय कायमला मधी दीन तीन घेतल्या ना अस त्यामुळे सैम फलकच आहे
हा ह आणि काय
काय नाही बसलं
का
ह काय करून लायतीलल्या
हा
बाराचुसल्या्या लाईटीपर रेक नाही झालंत
आता काय लाईट गेल्या
काय मी करल काय घालतच सक आधी मधी त्यांना लोड काय म्हणतात लोड शेरिंग होत सारखं
हा
हम्म म्हणून सारखं घलं तर
हा ह
हम्म मधी तरी आता कमी आहे म्हणजे मध्ये तर एवढी लेट घालत होती बरोबर अ मेन उन्हाळा होता उकडत होता एवढं गरम होत होत त्यावेळी घालवती बरोबर झोप हम् बरोबबर झोपायच्या टायमाला गेली लाईट कि रात्री बारा एक एकच्या पुढेच लाईट येणार मी लोक हे करत होतील गरम काासलं व्हायचं अजप लागायची नाही
मग कसं काय झोपत जातं अ गं
हम्म मशालाटलं त
ह कस काय सोपत होता
तसंच कि लाईट होईपर्यंत कस तर कायत कायतरी करायचं झोपायचं तसच काय नाही अंगण आहे स आमच मोठ घरण आहे
भिती वाटत्या.
ण झ
हम्म हम
भीती त्या म्हणजे सगळं कसं शेतच आहे ना साईडला त्यामुळे बाहेर एवढ्या शक्यतो कोण सु तच नाही
तुमचं शेतातच घर आहे काय म्हणजे तुमचं शेत घराजवळच आहे काय?
हा श घराजळ य पूर्ण आहे ते स मधन असा एक पट्टा हे असल्यासारखंच ना नुसता रोड आणि हे. बाकीच सगळं शेतच आहे
हा मग तुम्ही सेपरेट कधी झालाय जॉईंट फॅमिली होती ती
जॉईंट आता एक पासा वर्ष झाला मी सेपरेट झालो
दिदीच्या लग्नाच्या आधी काय?
हा लग्न हा दिदीच्या लग्नाच्या आधी नाही दिदी च्या लग्नानंतर हा लग्न झा लग्नाच्या आधीच बहु म्हणजे आम्ही सेपरेट झालून लग्न झालेय आमच्या दिदीचं लगेच
हा हा
हम्म किती दोन हजार चौदा हा तरच काय तरी चौदा न चौदा न सतरा अठरा नंतरच काहीतरी मी सगयचोत दहावीला असताना भौतिक मी दहावी ला होते तवा
हा ह
हम् आमचे आजा एक्सपायर झाले शेती आहे आमची साडे तीन एकर
आणि काकांची?
न स जाची
त्यांना पण साडेतीन.
हा तेवढीच
किती जण आहे तुम्ही काका
तिघ
मग तिघांना साडेतीन साडेतीन आहे, तिघं जर एकत्र होता मग?
हो एकत्र होतो होय आम्ही सगळे सात जन होतो एकत्र. पोरं आम्ही आणि आम्ही आम्ही सात न्हव ते म्हणजे मुलगीच काय लग्न झालं मुलगी एली मुलगी नंतर मग. मुलगा का इथच होता मग मुलग्याचं लग्न पण आम्ही इथंच लावलो आणि तो अजून पण इथच आहे. त्याला आता दोन हा म्हणजे आम वेगळं राहतोय म्हणजे दुसरीकडं
भाड्यात राह
आमच्याच गा बाहेरच ह बा भाड्यान अस नाही. त जॉबला आहे ना इथ ते. अ मॅनेजर काय कशाच तर आहे तिथं त्यांच्या तिथं रूम्स आहेत त्यांच्या त्यांच्या हो तिथं राहतोय
कोटर्स आहेत काय?
हम्म मग तिथच राहतोय तो
म्हणे अजून एकटे काका कुठे राहतात तिथं
काका आमचे आम्हीच तिघ असं एकत्रच आहे
म्हणजे एका जवळच आहे काय?
हा जवळ म्हणजे कस आहे आमचं, पूर्ण ह्याकडसून त्याकड मोठच आहे ना पूर्ण. एक अकंड त्यातच असं तीन पार्ट केलेलं आहे.
हा हा!
हूं!
अस तुमचे पप्पा मोठे काय?
हा आमचे पप्पा मोठे हूं!
हा आणि.
मग आणिक काय.
काय नाही भारी वाटत असेल, कीन ते जॉईंट फॅमिलीमदे.
हो जॉईंट फॅमिली होती तेव्हा भारी होत, आता असय अस आता पण अस मी जॉईंट करतच राहतय. होय हो काय वाटत नाही म्हणजे अस च त असतात ना हा लांबआस काही नाही सगळे जॉईंट म्हणजे एकत. जवळच आहेत. आणि प्रत्येक गोष्टीला सगळे एकत्र येतात, त्यामुळ काही वाटत नाही.
बोलताच आहे ते न बोलत नसल तर मग कसतर वाटतंय ते.
हा बोलत नसले तर अस बोलतात ते ना, असं काही नाही म्हणजे ते.
हं हं!
त्यामुळ येवड काय वाट
हूं हूं!
हूं!
बरं चालेल मग, आपण बोलूया उद्या मग आता.
ते मी परत नेक्स्ट.
हा हा कधी आता लगेच करतीस.
आता करते नंतर हेच्याेव
नंतर करे थोड्या वेळाने, बघ तुला तो टास्क आलाय काय?
पहिला साधा कॉल कर मला. ह साधा कॉल कर तू मला. करणारच तिसे हा मी रिसिव करते हा. हा बाय.